हा बोला क आ तुम मी मी खाली खोट्याच फोन बवाय त्यासाठी बसलो वर आमच्या जरा घरात रेंज नाही म्हणून हित आम्ही दूध काढल आणि हितच तुम्हाला लावायच म्हणून मी हातच घेऊन बसले मी मोबाईल
हा हा. रिंग झाली लय वेळ झालं आणि उचल बहुतेक ते झालंच नाही वाट तिकडं रिंग दाखवते खरं
तिकडं आलेलंच नाही कॉल खरं
हम्म बर बर.
जापान झालं.
नाही अजून आता करायचं जरा कपडे धुवून पडलेली ती गोळा करून आणलो आता करायचं तुमचं
आमच आमच ह ते झाला आता घोट्यात आलो दु ते का ढलं जनावरांच
मशीन तर नाही आहे काढायला धार धार कार्डाची मशीन पण आहे तुमच्यात
एक दोन मसे ते जास्त जनावर असलेत क नी ते मशी लागते
हो.
हा.
बरं.
एकाचं दुध असले की एकाचं पण दु मग कुठे एक जनावरासाठी हे करत अस आणि ते जरी मशीन न जरी काढलं त नी नंतर ना ते असं छान ते झोडायला लागते पूर्ण दूध येण्यासाठी
होय.
हा हा. थान सोडून पानावलं तर मध्ये मशीनमध्येध लावायचं त्याला पण
काय सांगताय मग ते सोपं पडत म्हणतात
ते जास्त दिवस असणार आहेत. एकेक जनावरांच दहा-दहा, पंधरा-पंधरा एका टायमाला असते. ते दोन, तीन लिटर एवढं
हो का? तेवढंच असते तुम त.
होय होय आमचं आता सकाळी एक, दोन, तीन लिटर संध्या दोन, तीन लिटर एक गाभा हाय आता तिज काय कमी आलंय. अनेक हाय तिज चार लीटर हु त्यानं गाय एक नविन घेतलीया. तिचं तीन-तीन लिटर म्हणजे एक सात हुतंय ओ. दोघ-तिघ काढतोय मी सासू-सासरे
हा हा हा हा. ते अस कुणाची पण सवय आहे त्या मशीला.
हा हा हाय मुरा एक हाय मुरामस जात त्यांची मुरा माईत. ते काय तुम्हाला
नाही ओ
हा मुरा म्हणून त्यांची किंमत एक-एकच्या, एक सव्वा लाखाची एक हाय आवो
काय सांगलाय? मग दूध जास्त देते का ते.
हा ते आता जरा गाबण हाय.
होय.
अ आणि तिला काय आत्ता परवा हे केलंय ते काय अजून गाबणाची गॅरंटी नाही आणि गाय हाय ते दूध एवढं पण नाही पण त्यांच्या जाती अशा मोठ्या-मोठ्या मशी असतात आओ त्या.
आणि दूध कमी असतय.
दूध पण असतय जास्त हे आमच्या मशीच एवढं नाही तिच्या मानानं.
हा हा हा ह हाय ना. खाणं घातल्यावर वाढते वाढ
वाढतय होय, होय, होय वाढतय हळू-हळू वाढ ते आणि एक गवराट म्हणून पंढर आ.
का आज पहिल्यापासूनच आहेत.
नाही, नाही अ एक. ती होय जनावर यांची पहिलापासून आहेत सासु सासरे त्यांचे. अ ते मुरा म्हणतोय कने ते आता दोन, तीन वर्ष चार वर्ष झाल घेतल्या आणि एक घेतलेली आहो. एक लाख तीस हजारची. खरं तीचं कणी फसवलीत. आम्हाला दूधच नाही म्हस केवढी म्हणतासा एका मशीन अस गोटा भरल्याला मोठा दिसायचा एवढी मस होती एकच खर दीसायलाच मोठी तिच्या मनान दूध नाही नुस्ता आहो आम्ही ते एक लाख तीस हजारला घेतलेली चाळीस हजारला विकली
फक्त
व्हय एक वर्ष कस तर दिला बघितलं ते कुठलं बाजारात विकलेलं काय ते हे करत्यात व्हय मग आता नाही तव्हापासून खात्रीशीर माणसांच्याकडनच घेतोय मशी
हा हा हा
मग काय करायचं आता गाय पण एक घेतल्या आठ दिवस झाले काय पंचेचाळीस पन्नास म्हणतीया पंचेचाळीस हजार असं किती घेतलीया आणि त्यान सांगितलेलं दूध सकाळी पाच लिटर संध्याकाळी पाच लिटर म म्हणतोय दहा दिवसाच दहा लिटर होनण्यापेक्षा एक सात सात लिटर तरी व्हायला पाहिजे दिवसाच तो दहा लिटर म्हणतोय खरं ते पण नाही मग आता उद्या बघूया म्हणत्यात परत घालवायची म्हणाय लागल्यात मग
घेता तस परत परत पैसे
सांगितलं त्या मालकाचं कारण थोडं पैसे नाही थोडं द्यायचंय अजून सगळं दिलेलं नाही जर व्यवसायित गॅरंटी न राहिलं तर मग सगळं द्यायचं अस होत ना मग उद्या जमलंस जायच हो पहिजेती घरात म्हणाला लागल्यात कशाला ते आणि उगाच थान पण एवढा आहे मला तर त्याचं दुधच काढायला येईना झालंय लय लहान आहेत छोटी छोटी छोटी होय त्याच्या त्याच्या मूळ दूधच काढायला येत नाही
असं होतंय होय
हा हा
तर एक एक मचरावले वांड असतात म्हणंतात
होय होय जनावरांच्या सग जनावर व्हायला लागते हो
होय आणि कुठं पाहुणं पाहिजे जायचं नाही काय नाही धारच्या टायमाला परत यायचं
होत हे मग आमे कुठं सासूला पहिलं आता आम्ही जसं नांदायलो तसं जायला नंतर कधीच जायला कुठे मिळत नव्हतं कारण नवऱ्याचा दिराचा डब्बा त्यात संध्याकाळचं दूध सकाळचं दूध
हा मग त्यांना आता जरा आराम असल
मुलगीकडे जातात आपल्या आम्ही जातोय आम्ही तर कुठं ते आम्ही गेलोण त्यांचं ते दूध काढतात मी पण आत्ता आता शिकलोय सहा महिने झालं दूध काढाय त्यांनीच काढत होतेत मी फक्त शेण काढून जाईत होतो त्यांच्यातून दूध काढून येते असं म आता शिकलोय
ह हो तिकडं कस लिटर आहे दूध
इकडं आमचं दूध आता इकडं घरचं आपल्या सिटी लेवलला कसं पाणी मिसळून दूध हे करत तरी पण त्याला सत्तर रुपये लिटर घेत्यात व्हय की नाय आणि आमच्यात् नाय ग तो तरी पण की नाय सा साठ रुपये लिटर नाही घेतोय तो सच्चू
अगं मग त्या जास्त महाग विकतो तो
होय ते सगळ्यांच दुग्ध धंदाच आहे ना जनावरांचा सगळ्यांचच त्याच्यामुळं ते फायदा घेतात त्यातनच दुग्ध व्यवसाय म्हटलं तर लय चांगलं नोकरी पेक्षा चांगलं अहो ते होय होय कष्टं म्हणजे कसं शेती असणाऱ्यांचं नाही तेवढं काही ताप नाही मला मी पण आम्हाला पण असंच वाटयचं जसं आम्ही खरं आता जसं‌‌ मी त्या कामात पडलोय कणी असं काय नाही दोन टाईम आपली शेत पाहिजे मात्र खरं वैरण कुठ आणायची दररोज शेती एक थोडी तरी पाहिजे वैरणीसाठी, हा सकाळी एकदा दूध काढला क नाय काय की संध्याकाळ दोन टाइम दिवसभर जरी बसून संध्याकाळी जर वैरण आणली निवांत दहा दिवसाला ताज बिला स्तय् होय दहा दिवसाला तसं‌ आमचं दहा दिवस तरं अं दहा दिवसालाच बिल येतंय की
तरी पण किती बिल येतंय तुमचं
आता जरा मशी कमी आल्या तरी चार चार पाच पाच हजार दहा दिवसाला
तेवढं येतंय
मग म्हशीचं दूध म्हटल्यावर आता तीन चार म्हणजे आपण त्यात त्यांचं जनावरांचं खाद्य मग त्यातलं असं कट होत ते मग तीन साडेतीन चार हजार असं येतंय त्यांचा खर्च
दिवाळीचं पण मिळतं
हा दिवाळीचं हा दिवाळीचं म्हणा किंवा अ ह्याचं गणेश ठेव म्हणून काय नाही प्रत्येक बिलातलं दहा दहा दिवसाच्या प्रत्येक बिलातलं ते कट होईत असतंय त्या टायमाला गणेश ठेव म्हणून गणपतीत ना काय नाही ते आणि वेगळं मिळतंय
म्हणजे आपलं आपुण कट होत्यात आणि ते नंतर एकदम मिळतात
हा एकदम मिळत्यात आणि आपल्याच दुधातलं कट होतंय खरं त्या टायमाला मिळत्या रक्कम
त्या व लात ना पै तमच्या दिवाळी कमी पण ग गौरी गणपती मोठ्या न असतात
होय होय
ह मग त्याच्या त्याच्याच भेष सारखं असणार हो
हा हा आणि दिवाळीला पण कस गायच तर दोन आपलं दोन खाते एक गायचं दुसऱ्याच्या नावा दूध जातय आणिन मशीज नाव दुसर्याच नाव जात ते बरोबर मग ते त्यांच दोन वेगळा म्हणजे आता साखर एक एक किलोन गरा एक एक किलो दोनंचा दोन दोन उत्पादक आहेत म्हणून अ म दास दोन किलो पि्टी होती ते दोन किलो वेगळं साबण ते मोती दोन साबण तेला बाटली वासाचे असतात बघ आपल्या त्या दिवाळीत न मिळतात त्या दोन असं म्हणत हा पोहेचं पाकीिट बुंदी एक एक किलो पोहेचं पाकीिट एक एक किलो असं गरा गरा एक एक किलो
होय मग तुम दोन दोन सगळं पॅकेट तुमच्या घरात दोन दोन येतात
दोन दोन येतात मग आता आम्ही का गई विकलेली थोडे्या दिवस त्याच्यामुळे आमच्या गेल्या वर्षी एक मशीच तेवढं आलतं आत्ता परवा गाय घेतली आहे ना हा मिळणार
ह ह आणि हे पण असते की काय काय प्लास् तिथ खिटल्या बुट्ट्या म्हणजे ते जनावरांसाठीच वापरायला येत नाही का ते पें पण घालायला
होय होय ते पण असते होय होय होय
आमच्या पण मिळते ना
होय का हाा तुमच्या इथं दुध उत्पादकते नाही आहेत काय दुध म्हणजे जनावर
ते हायच थोडी ती मारा टश ते त्यां शेतातच राहत तो शेजारीच आहेत आमच्या हा म त्यांच त्यांचं हाय तेवढंच हम्
हा हा अब्दुललाट म्हणून एक गाव हाय क नाय ते ह्याच्या पशी इचलकरंजी जवळ
हा
तिथं पुन्हा पाटील म्हणू काय बाय ते हे ह्या इंस्टाला त्याची आयडीय बघा एवढे अस म्हणजे एक हाय मुलगी ती आता म्हणजे लग्न झालंय तिचं पण का तीने नोकरी सोडून तो नवरा बायकूनी आता मुक्त घोटा म्हणू किती केलंय सगळ्या मासा एक एक लाखाच्या मशीच आहेत तिथं सगळ्या मुरा मशीत धा मग एक एक अं एक एक महिन्याला म्हणती एक एक लाखाच माझं हे होतं एवढं दु तीन महिने त्यांच्या म्हशी हा बिल येतय
अब्दुललाट मध्ये
हा अब्दुल्लाट मध्ये
बर
त्याने तर दुग्ध व्यवसाय चालू केलाय तिची इंस्टाला आयडिय बघा
होय का आमची पाहुनं हायत तिकडं अब्दुलाट मध्ये हो
हा हा ते पूनम तीज आड नाव काय बघतो आणि तुम्हाला सांगतो तरला विचारून बघा त्यां गोट्याबद्दल तिचा गोटा भेट प्रत्यक्ष द्यायला जातात
होय आमच्या ज अं जागाच नाही जनावर करायला सवड नाय शेतीतन शेती पण थोडी त्येन आणि जागा पण नाही कस चालू करायचं ते करायच जरी म्हंटलं तर हा
मी लाव
हा लावा की तुम्ही
हा हा लाव